मला तर स्पष्ट हॅलो. नमस्कार काय करताय?
कुठून तरी फोन येतय बोला.
काय चाललंय?
आहे घरातच.
होय.
हम्म.
काय म मी अवं तुम्हाला फोन केलेला म्हणजे तुम्ही त्या दिवशी चिकन बनवलेलं बघा.
हम्म चिकनची रेसिपी.
हा.
चिकन आधि अंदाज चिरून घ्यायचं.
चिकन चिरून घ्यायचं का?
हा म आता काय चिरून घेता चिकनच चिरून घ्यायचं.
हा हा हा.
चिकन चिरल्यावर ते धुवायच समजा दोन तीनदा.
हम्म.
धुतल्यावरतीं मग अ साईडला एक कांदा मोठा वगैरे चिरायचा.
हम्म
लसूण सोलून ठेवायचं आलं हे सगळं पेस्ट करून घ्यायची भाजून पेस्ट करायची
आल लसूणची असशीच करायची बाकीची सांगते ना भाजून बेस्ट करायच तर खोबरं ख भाजून परत त्याची बस् करायची आणिम डं जिरे पावडर आणि धन पावडर असेल तर ते पण मिक्स करायचं आणि नाही आधी बारीक करताना मिक्सरवरती.
काय बारीक करताना पेस्ट का?
आले लसूणची पेस्ट वेगळी बारीक करायची म्ह जो कांदा, टोमॅटो, हे सगळं भाजून पेस्ट करायचे
हा बरं ठीक आहे
सगळजल्यावर म त्या प्रेट करून मसाला आपल्याला जर सुक करायचा असेल तर मोठा मसाला काढून ठेवायचा
हा आणि
आणि जर पातळ आमटी सारखं बनवायचं असेल तर त्यात पाणी पूर्ण एकदम बारीक करायचा
हां
पूर्ण बारीक करून मग साईड ला काढून ठेवायचं चिकन ज चिरलेलं धुवून ठेवलेलं आहे ना ते म जो मसाला पूर्ण झालेला तो हे करायचा तेलात भाजायचा
बर आणि दही दही वगैरे नाही का वापरायचं
ते फक्त साधं चिकन करतय आपण दही वगैरे मॅरिनेशनला ते जर बिर्याणी वगैरे बनवायची असेल किंवा स्पेशल चिकन बनवायचे असेल त्याला ते दही टाकून किंवा अंड वगैरे करून मॅरिनेट करतात
अंड टाकून पण चिकन सिक्स्टी फाई ला अंड टाकत ना
बिर्याणीच्या वेळेस पण अड्या टाकते
होय मी नवीनच ऐकलं बघा
टाकतात आणि मग जर आपल्या प्र करायच असेल तर ते मसाला तेलात भाजायचा आपली घरची चटणी मीठ वगैरे प कोथिंबीर पण बारीक करायची त्यासोबत
हम्म
म्हणजे जर जरा असं चांगलं पत मग बारीक मग तेलात भाजून मग चटणी वगैरे टाकून जे जिर करायचे मसाला असतील गरम मसाला वगैरे तर ते पण मिक्स करायचे आणि मग भाजी
तुम्ही मसाले कुठले कुठले सांगितले
गरम मसाला धनी पावडर जिरे पावडर
लाल तिखट नाही टाकायचं
आपल्या घरातलं लाल तिकड टाकायचं ते भाजल्यावरती लाल तिकड
घरात म्हणजे जो आपण चटणी चटणी बनवतो घरात ती का
हम् घरची चटणी टाकायची
हा. हा. हा.
त्याच्यानंतर मग सगळ टाकून वगैरे मग चिकन आधी शिजून घेतलेलं असत.
हा.
आधी चिकन शिजून घेतलेलं असतं, ते मग त्याच्यात सुक्क जे करणार आहे. त्यासाठी काढून मग सुक्यात टाकायच आणि तो मसाला थोडस पाणी ओत. त्याच म्हणजे ते पूर्ण चिकन मध्ये पण म्हणजे मसाला हे होतो. आणि रसा एकी इकडं करायला घ्यायचं त्याच्यात पण भाजायाचाच मसाला आणि त्याच्यात पण सेमच करायचं की चटणी पावडर वगैरे टाकून
हा हा हा बरं हा कुटं काय करायचं.
पुढं मग रसा आणि हे करायचं झालं.
आणि तुम्ही ते कोल्हापुरी पांढरा रसा करता का?
ते पांढरा रसा एवढं काही माहिती नाहीये.
हा. आणि मला बिर्या आपण आपण सुखं बनवतो का नाही चिकनचं?
हम्म.
बिर्याणीला वापरायच की त्यात फक्त दही टाकून बिर्याणी बनवायची
दही टाकून बिर्याणी बनवली त्या आधी चिकन साठी मॅरिनेशन, म्हणजे बिर्याणी करताना आधी मॅरिनेशन करून ठेवतात. चिकनचं
हा.
दही वगैरे टाकून चटणी वगैरे टाकून मसाला वगैरे. नंतर मग ते वेगळं शिजवून घ्यायचं ऐका. वेगळं शिजवून घ्यायचं मग ते, मग ते थर लावताना. मग ते शिजून घेतलेलं मधी मधी थर लावायचं.
आणि पुदिना वगैरे पण वापरायचा. ना त्यात
पुदिरा वगैरे पण वाप काय काय वापरतात काय काय नाही त्यात
बरोबर आणि व्हेज व्हेजमध्ये कसं बनवायचं.
व्हेज म्हणजे काय बनवायचें?
तेच की व्हेज म्हणजे बिर्याणी किंवा पुलाव.
व्हेज बिर्याणी जर आता पनीर सेम असत, फक्त पनीर वगैरे टाकायचं असेल तर भाता देने का कस्टीम जर सुट्टा भात घेतला तर, म्हणजे ते स्टीम कोलम सारखं तांदूळ घेतलं तर सुट्टा छान लागतो. मग ते घेऊन. आधी एकदा शिजत ठेवायचा, भात नॉर्मल शिजवायचा. एकदम पूर्ण एकदम सुट्टा सुट्टा झाला पाहिजे. एका साईडला शिजवून ठेवायचा. एका ह्याच्यात सय खड नाही का ते? जर आपण समजा कुकरमध्ये करणार असेल तर, तेलात सगळे खडे मसाले भाजून वगैरे. आपण आले लसूणची पेस्ट वगैरे काय काय केलेलं ते सगळं मिक्स करायचं. गरम तो मसाला भाजून द्यायचा.
हम्म.
आणि त्यात मग आपल्याला हे टाकायचं पाणीवर. त्याच ते पण पूर्ण असं ते बबल सारखं येत ना.
हा हा हा उकळी आल्यानंतर बरोबर हा.
त्याच्यानंतर मग त्यात भात टाकायचं तांदूळ टाकायच. आपण जे शिजवून घेेतलेलं ना ते टाकायच.
हा हा हां हळूहळू सांगा मी लिहून घेतेय.
कोथिंबीर वगैरे टाकायची.
हा.
ते बबल येत तर त्यात कोथिंबीरी वगैरे टाकायची.
हा हा
आणि मग ते सगळं हलवून घ्यायचं पनीर आपण टाकणार असेल तर पनीर टाकायचं
हा हा बर बर पनीर कस शालो फ्राय करून घ्यायचं ना
हा ते हळद हळद टाकून आणि चटणी पावडर टाकून मीठ आणि पाणी त्यात हे करून घ्यायचं किंवा तळून पण टाकतात काय काय
हा बरं बर नाही म्हणलं पाहुणे येणार हो ते
हम् हम हम
म्हणून विचारवं की चिकन वगैरे कसं करायचं म्हणून
ठीक आहे ठीक आहे अजून का
काय नाही बघा काय चाललंय तुमचं ऍडमिशन वगैरे काय मुलीचं तुमच्या झालं का नाही
कडम चा साफळ जाणार आहे ना ते नॉन क्रिमिनल ते सांगितले कंपल्सरीच काढायचे पाव ी व तरी निघाल नान करे म म त्याच्यावर
मकडेच
हम्
हा हा हा बरोबर बाकी मग कशाला घेणार आहे ती ऍडमिशन
चालले आता बेटेकला तर काय भेटलं तरी टाकून ठेवायचं ब काय
हम् तुमचं हॉटेल मॅनेजमेंट झालंय का हो
हॉटेल मॅनेजमेंट नाही झालं
छान चिकन सांगताय तुम्ही
ह हॉटेल मॅनेजमेंट ना हे तिकडचं तिकडचं शिकून
हा
बघून श तिकट तिकडचं बघून
हा हा हा हा ह हम्म मग ते कास्ट व्हॅलिडीटी किंवा केलं क नाही तिचं तुमच्या मुलीच
करून आले त्या दिवशी सातारला जाऊ, न कराव लागतं एक दहा दहा म्हणजे अजूनही आलं नाही आहे ते त्यांनी रिसिट दिली कि थोड्या दिवसात येईल, म्हणून
हा तुमचं मग बारक बार काय करत
आहे खेळते
तुम्ही कुठे केेला आता हॅलो
काही नाही बघा मी आमच्या मावशीकडे आलेले हम्म्
तुमच्या मुलाचं ऍडमिशनचं काय झालं
हो हॅलो
खा कस तुमचा आवाज क
ह
हा बोला आहो आवाज कट होत होता तुमचा
काही नाही तुम्हाला ऐकायला येत होतं नाटकी करत होत तुम्ही
नाही हो तस नाही काय पण काय पण म्हणा तुम्ही रेसिपी खूप छान सांगितली सांगितली
तुम्हाला वाटत असेल काहीतरी चुकते पण चांगल सांगितल.
नाही नाही हो छान आमच्या तोंडाला
म्हध्येे म म्यूट होते का फोन.
न्यूट नाही हो.
ह
आतस
हम्म.
हॅलो. अहो जरा इकडे पावसाचं वातावरण झालंय ना त्याच्यामुळे रेंज प्रॉब्लेम आहे.
हम हम कधी येणार आहे उमरस. ह
अ व बघूया ना आता. उद्या किंवा आज सांगतेस मी तुम्हाला कॉल करून बर बर मी. थोड्या वेळात करू का तुम्हाला.
ओके करा तेवढ्या वेळात.
हा हा ठीक आहे चला बाय बाय. सुजित प्रधान च लेटर हाय तेली गावची पत्रिका दिली असणार आहे ती. त्यास्नी कळल त्या विश्वजीत कदमला.